हॅलो
हॅलो
हां दिदी माझी वॉईस क्लिअर आहे.
हो हो एकदम मस्त आहे, आवाज असाच बोल हळु हो मी मस्त आज कशी काय आठवण काढलीस?
ह तुम्ही मधी माहिती कॉल केलता, ते फिश तुम्ही जरा बिझी होते तर तुम्हाला काहीतर वि
बर हो, तू कॉल रिसिव्ह केला नव्हता.
हा हा ते सॉरी जरा मी बाहेर होते तर मी आता फ्री आहे बोलू शकते.
हो हो मला थोडी सलून बद्दल तर म्हणजे मला माहिती पाहिजे होती, कारण मला थोड झीरो नॉलेज हाय.
अच्छा ते आता तुम्ही फेशियल आता बघा, तुम्हाला फेशियल करायचंच होतं ना घरात बसूनीच.
हो हो,
मग हा त्येजासाठी फर्स्टली तर तुम्ही काय करा दुकानात जाऊन ना चार किट घेऊन या मतलब एकेच किटमध्ये आहे ना चार प्रोडक्ट्स येणार फर्स्ट असणार ते तुमचं क्लिनजर ठीक आहे क्लींजर हां, क्लींजर्स, स्क्रब आणि फेस पॅक पण असणार जेल पण असणार आणि क्रीम असणार
ओके मला अनेक क्वेश्चन विचारायचाय. म्हणजे आता तुम्ही, हा म्हणजे माझे डाऊट्स क्लिअर कर ना, म्हणजे आता जर समजा तुम्ही आता सांगितला की फेसपॅक वगैरे ते कोणत्या कंपनीचे म्हणजे काही साईड इफेक्ट्स वगैरे नाही होणार ना, म्हणजे कंपनीचे नेम तुम्ही सांगू शकताय का
होय सांगू शकते बट तुमची स्किन कुठली टाईपची आहे, मला सांगा.
अं एकदम म्हणजे ड्राय मध्ये आहे आणि सॉफ्ट आहे म्हणजे लगेच रॅशेस वगैरे होऊ शकतात तस रेड कलरमध्ये म्हणजे लगेच लाल कलर मध्ये असे ड्राय पडते लगेच स्किन म्हणजे सेन्सिटिव्ह आहे.
अच्छा सेन्सिटिव्ह आहे तर सेन्सिटिव्ह स्किनमध्ये काय करा फ्रूटची किट आहे, ते माहित आहे ॲरा कंपनीची
ओके म्हणजे नाही तुम्ही मला इन्फॉर्मेशन सांगा मी तसे आणते म्हणजे मेडिकलमधून किंवा सलून मधून
हां तर तुम्ही आहे ना तुमची ती सेन्सिटिव्ह स्किन आहे तर तुमच्यासाठी आहे ना एरा प्रोफेशनल ते किट येते फेशियल किट ते यूज करा ते बेस्ट आहेच, तुमच्यासाठी आणि त्याच्यामध्ये पण हेच स्टेप येणार फस्ट क्लीनजर करा. फस्ट तर पहिला नुसत फेसवॉश करून घ्या.
ओके फेसवॉश साठी म्हणजे फक्त नॉर्मल पाणी का असं कोल्ड पाणी बर म्हणजे आईस वॉटर वगैरे असं काही युज करता म्हणजे चालेल ना ड्राय स्किन साठी?
होय चालते बट है ना तुम्ही आईस जास्त यूज नाही करा मण ते रेडिश होते पूर्ण सेनसिटिव आहे ना स्किन हां ते एक मिलिट मस्त बर्फानं पाणीनं जरा आ वॉश करून घ्या नंतर क्लीनझर घ्या. ओके क्लीनजर हा क्लीनजर घेऊन तुम्ही हाय ना खालतून वरती आता चीन पासून हेड पर्यंत अस मसाज करा वरतून खाली नाही.
ओके म्हणजे अउ अ आ डाउन पासून ते अप पर्यंत म्हणजे वरून खाली हा नाही ओके.
तसं पूर्ण क्लिनजर करा एक मिलिट नुसतं फेसला आणि क्लीन करू नंतर आहे ना पाणी नं नुसतं वॉश करा नाहीतर स्पंज येते माहिती आहे तुम्हाला स्पंज ने क्लीन करा फेस.
हो हो स्पंज येतो एकदम सॉफ्ट मध्ये असतं ते ना
हां सॉफ्टच घ्या. ते घेऊन नन तर आहे ना आ स्क्रब घ्या, आता स्क्रबमध्ये पण आहे ना तर तुम्हाला स्क्रब जास्त करू नका असं हार्डली आणि जास्त मतलब पाच-सहा मिलीटेच करा बस दहा मिनिट करू नका.
क्लीन असल्यामुळे लगेच अ असे म्हणजे इस स्किन थोडी त्रास म्हणजे लगेच असं जळजळ वैगरे होयला चालू होते हा
त्या जास्त स्क्रब केलं की हा म्हणून नंतर स्क्रब तुम्ही असं स्क्रब करा ते पण तेच डायरेक्शन न करा खालतून वरती.
के, म्हणजे अनेक डाऊट आहे तुम्ही जर बोलला ना की खालून वर ती म्हणजे प्रत्येक स्टेप तुम्ही मला खालून वर करायला सांगत आहात म म्हणजे याचा काय फायदा होतो म्हणजे काही गोष्टी फायदा पण देतात काही गोष्टी तोटे पण देतात मग आता खालून वर करण्याचा काय फायदा मिळ तो
आता बघा आपण खालतून व आ वरतून खाली केल्यानंतर आपली स्किन लूज होते माहितय ते जरा ओल्ड एजचे असतात तिने कसं असं खाली लटकतात स्किन ते हां ते तसं होतं आणि आप पण जर खालतून वरती केल्यान ते स्किन टाइट होत्या कारण की आपले ते प्रेशर पॉईंट्स असत्यात.
ओके म्हणजे आपल्या चेहऱ्यावर देखील प्रेशर पॉइंट असतात
होय असतात आणि काय आपलं हृदय खाली आहे आणि या डोकंवरती मग काय खून खालतून चाले ना वर म्हणून ते खालतूनीच वर आपल्याला करायचं तर ब्लड सर्क्युलेशन पण छान होते आणि स्किन टाईट होते.
ओके म्हणजे स्किन टाईट होण्यास देखील अ म्हणजे असं सलूनमुळे हेल्प होते खूप छान म्हणजे अ फायदे आहे त्याचे अजून तुम्ही काय सांगू शकता?
होय आणि न नेक्स्ट जे स्टेप येते ना आता तुम्ही स्क्रब केलं तर स्किन ड्राय होणार बरोबर.
हो.
हा तर त्याच्यासाठी ना नेक्स्ट जे स्टेप असते ते क्रीम असते मसाज क्रीम.
ओके.
हा आणि त्याची क्वांटिटी तुम्हाला थोडं जास्त घ्यायची जास्त पण घेऊ नका. मतलब एकॉर्डिंग टू अ स्किन तसं घ्या
ओके.
पण मसाज करा बरोबर
ओके तो मसाज देखील खालीन अ मसा तास देखील खालून वर करावा.
हा ते पण खालतून वरती करायचं आहे आपल्याला
ओके-ओके आता तुम्ही काय विचारल मला?
ते तुम्हाला टी झोन माहीतीय का?
प्लीज
हा टी झोन मधलं आता बघा त्याचं नाव काय हाय टी तर आपलं फ अ टी अ फेसमध्ये ना असं टी ड्रॉ करा तर काय येणार फोरहेड येणार नोज आणि लिप्स येणार.
हो.
तर ते टी झोन मध्ये जास्त मतलब काय तुम्हाला पसिदा तीन येते काय?
अहो थोडा फार.
हा मग त्याच्यासाठया ना तिकडं क्रीम तुम्ही कमी यूज करा. आणि जेन हां आणि जे नंतर सेकंड जे स्टेप येते ते आपलं जेल येते, जेल पण तुम्ही अ क्रीमसारखंच मसाज करा फेसला
जेल पण म्हणजे जेल कोणत्या कंपनी युज करायचा.
ते पूर्ण किट येत्या दिदी ऐरा कं नीची मी सांगितलं त्याजा पूर्ण कीट येत्या.
ओके सॉरी हा.
हा रे चालते आणि नेक्स्ट जे लास्ट स्टेप असते ते होते फेस अ फेसपॅक येते फेसपॅक.
ओके.
हम्म.
हा ह्याच्याबद्दल मी थोडं ऐकलय हा म्हणजे ऐकलंय म्हणजे मी एकदा हे सांगु फेसपॅक ते लावून पंधरा मिनिटं ठेवायचं अस ते मग वॉश करायचं ना नॉर्मल पाण्याने
होय बरोबर ऐकलाय तुम्ही
ओके चालेल फेसपॅकमुळे काय फायदे होतात म्हणजे टॅनिंग रिमूव्ह होतय एवढं माहीतीये
हा टॅनिंग पण रिमूव्ह होते बट काय आहे ना आपण फेशियल पण केलं स्क्रब केलं तर किती लूज होणार ना आपली स्किन आपण सारखं सारखं मसाज केले ना म्हणून ते अँडला पण स्किन ते टाईट करते फेसपॅकचं कामच आहे टॅन रिमूव्ह करायचा आणि टाईट करायची स्किन
ओके म्हणजे फेसपॅक मध्ये मध्ये मला फक्त एवढंच माहित होत की टाय निघतो पण टाईट देखील होते म्हणजे खूप छान एक- करताय तुम्ही अजून काय सांगू शकता मध्ये अ ह्याच्याबद्दल
हां आता बघा तुम्ही क्रीम आणि जेल लावला तर तिला पुसा पुसून नंतर ते पॅक लावा आणि पॅक लावताना पण डायरेक्ट लावू नका त्याला बाऊलमध्ये घ्या आणि अ बाऊलमध्ये घेऊन त्याला रोजवॉटर टाक रोजवॉटर आणि व्हिटॅमिन ई ची कॅप्सुल महीती आहे तुम्हाला
हो हे रोजवॉटर आणि विटमिन ई हे काय काम करते म्हणजे याचं वर्क काय आहे हे
हां रोजवॉटरचे काम असते ना ते आपल्या स्किनला ब्राईट करते ग्लो देते नॅचरल फ्रेग्रंस ते जे छान येते तेे स्मेल हे ना
हो स्मेल मी बघितलाय हो छान
आणि व्हिट व्हिटॅमिन ई आपल्याला पाहिजेच असते विटॅमिन ई आणि ई आपल्याला कसं अ मिन सगळं पाहिजेल असतय तसं विटॅमिन ई आणि सी आप आपलं स्किनसाठी छान य
ओके
मग तुम्ही विटॅमिन सी असले का विटॅमिन ई असलं ते पण तुम्ही ते पॅकमधी अ लावून तुम्ही लावू शकताय फेसला
अ चालेल म्हणजे ते विटॅमिन सी बोलतात सी बोलतात ना की स्किन साठी चांगला असतोय म्हणजे फ्रूट्समध्ये पण ते आवळा स म्हणजे संत्री. असे पदार्थ खाण्यास सांगतात. स्किन त्यामुळे म्हणजे ब्राईट होण्यास मदत होते असं मी ऐकलं होतं.
होय कारण की काय आहे ते फ्रूट्समध्ये ना आता खट्टी चीजमध्ये आहे ना विटॅमिन सी असते. आणि कडवी चिज. मधी विटॅमिन ई असते.
ओके बर म्हणजे जे कडू पदार्थ, म्हणून बोलतात की आहारात सगळ्याच पदार्थांचा सामावेश असावा.
होय बरोबर ऐकलंय तुम्ही बरोबर य. ते पण हाय आणि ते लास्ट स्टेप नंतर आता पंधरा मिनिट त्याला ठेवून तुम्ही रिमूव करा डायरेक्ट.
ओके मग त्यानंतर आपली स्किन ब्रायटन वगैरे दिसेल छान वाटेल, म्हणजे तुम्ही इतक्या छान पद्धतीने एक्सप्लेन केला की मला खरोखरच करायची इच्छा होत आहे. आणि मी तुम्हाला नक्की एकदा भेट देईन, म्हणजे नक्की एकदा तुम्हाला भेट देईन, खूप छान प्रकारे तुम्ही. एक्सप्लेन केल्या आणि मी नक्की ट्राय करेन म्हणजे यातले मला झिरो नॉलेज होतं तुम्ही पूर्ण हंड्रेड पर्से ते मला तुम्ही नॉलेज दिल त्याबद्द
अरे वेलकम दीदी आणि अजून तुम्हाला आता बघा फेशियल. क्लीन तर झाल बट हायन आता तुम्ही डायरेक्ट फेशियल करून बाहेर येता काय सलून मध्ये गेल तर बाहेर पडायलाच लागणार घरी जायला. हाय ना मग ते काय करा स्कार्फ ते न बांधा आणि सन स्क्रीन यूज करा नंतर.
ओके ड्राय स्किन साठी तुम्ही सनस्क्रीमच नाव सांगू शकताय काय.
होय आता ड्राय स्किनसाठी बघा तुम्ही जॉईची सनस्क्रीन येते माहितीय आहे सगळ्यांपेक्षा बेस्ट.
हो
हूं ते सनस्क्रीन काय करत्या होय पीएच म्हणजे काय सांगू शकतेय काय दिदी.
अ नाही सॉरी नाही नॉलेज एवढं म्हणजे प्रोडक्ट म. नाही एवढे नॉलेज सॉरी तुम्ही एक्सप्लेन करू शकता.
अरे हां ते ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं. अं ते क मतलब मी सनस्क्रीनच. सांगत होते ते सन स्क्रीन काय करत्या आपण जेवढ तुम्ही स धूप मध्ये तीन बाहेर गेल ना. तर ते तेवढं स्किन ब्राईट करत. त्या
चालेल मग याच्यानंतर मी नक्कीच सनस्क्रीन युज करेन तुमच्याशी भेट देईन नक्की तुमच्या सलून ला भेट देईन छान वाट
ओके दिदी ऑलवेज वेलकम.
ठेऊ
ओ ओके दिदी ओके बाय.
बाय.
थँक यू.